काय कर
हा काही नाही आता वरण फोडणी घालणार, तुम्ही
तस अगं आमच्याकडे ना पाऊस चालू होता ना लाईट गेलेली होती मघाशी मग आता लाईट आली थोडा वेळ झाला लाईट आली मी म्हटलं तर बघू काहीतरी आज सकाळी ना मिसळ केली होती मी.
अरे वा
तर मला खूप आवडते, तुला आवडते?
हो मला म्हणजे माझ्या मिस्टरांना खूप आवडते, मला पण आवड ते अस तुम्ही कशी करता मग रेसिपी सांगू शकाल का?
हा ए बघ मिसळ म्हणजे काय एकतर मला बाहेरची आवडते मिसळ. पण मग आता हे असं बाहेर वातावरण असं चाललंय ना मग मी घरी केली आणि मी करते असं पण तर मी काय केलेलं आपली मटकी असते ना मटकी मी भिजत घातली होती काल सकाळीच घातली होती खर तर. काल सकाळी भिजत घातली आणि दिवसभर मग ती पाण्यामध्ये भिजल्यानंतर रात्री त्याच्यातलं पाणी निथरून घेतलं मी. आणि एका कापडामध्ये सुती कापडामध्ये बांधून ठेवली किंवा तु कुकरमध्ये पण डायरेक्ट टाकू शकतेस पाणी नितळल्यानंतर मग तिला आज सकाळी छान मोड आले.
हा
मोठे मग मी कांदे घेत दोन मिडीयम मध्यम आकारचे दोन कांदे घेतले. ते छान बारीक कापून अ छान ताव्यावर मस्तपैकी ते परतून घेतले अगदी लाल होईपर्यंत त्याच्यानंतर खोबरं घेतलं खोबरं पण एक प्रमाण ठेवायच. दोघांच आपल्याला तो एक रेशिओ लक्षातऊन जातो आपण रेग्युलर स्वयंपाक करतो ना तो रेशिओ समजतो मग ते खोबर पण बारीक बारीक काप केले त्याचे आणि.. कांदा खोबरं त्याच्यात लसूण घातला आलं घातलं. एक दोन हिरव्या मिरच्या घातल्या आणि छान मिक्सरला अगदी बारीक. पेस्ट करून घेतली त्याची थोडस पाणी टाकलं होत मी त्यामध्ये छान.. झाले आणि मग. कढई ठेवली तेल थोडं जास्तच टाकलं कारण तरी वगैरे मग थोडं छान लागतं रेग्युलर. मी तेल कमीच वापरते पण मग मिसळ म्हटली की म्हणजे मग छान लागतय. थोडं तेल जास्तीच घातलं त्याच्यात जिरं घातलं. एक तेजपत्ता घातला आणि नंतर हा जो मसाला आहे मिक्सर मध्ये दळून घेतलेला. तो मसरा घातला. आणि छान परतू दिलं त्याला व्यवस्थित अगदी तेल सुटेपर्यंत तो मसाला पण ह छान. परतू दिला भरपूर मग त्याच्यात. थोडंसं मिक्सर दळताना मिक्सरला थोडंसं लागलं असतं ना वाटण. मग त्याच्यात परत थोडस पाणी टाकून ते वाटण पण त्याच्यात टाकलं ते. पर्यंत छान मस्त परतून घेतलं त्यानंतर माझ्या घरचा काळा म तो थोडासा जास्तीचा घातला लाल तिखट घातलं. हळद घातली आणि छान ते पण परत. परतून आणि थोडं पाणी टाकून थोडं कोमट पाणी टाकून आणि तो पण मसाला आपण. पूर्ण छानपैकी शिजू दिला त्या वाटणामध्ये आणि मग त्याला दोन एक वेळा मी चांग. तेल येऊ दिलं वरतीपर्यंत म्हणजे तेल सुटू दिलं अस मग ते तेल सुटल्यानंतर मग ही उसळ घातली छान मस्तपैकी थोडी. खाली वर करून आणि नंतर गरम पाणी केलं होत मी. गरम पाणी घातलं म्हणजे तुम्हाला कशा रस्ता पाहिजेत. त्या पद्धतीचा रस्सा आणि पाणी घालून. छान उकळुन घेतलं आणि वरून मीठ टाकलं आणि आज ना कोथीबीर नव्हती अगं. मी ना बाजारात गेलेली नव्हती त्याच्यामुळे कोथिंबीर टाकली नाही मी पण कोथिंबीर हा. आणि एक गोष्ट कडीपत्ता पण टाकत. ह्याचात त्या फोडणीमध्येच आणि मी काय केलेलं. नाही नाही अगं टोमॅटो पण नव्हता खर तर. पण खूप छान खूप छान झाली होती पण म्हणजे मी मी टोमॅटो टाक- -णार नाही इथून पुढे इतकं म्हणजे छान झाली मी दर टोमॅटो पण टाकते अ ग पण आज नव्हताच पण एवढी छान झाली अ ग चव खूप. एकदम सुंदर चव झाली होती त्याची एकदम चविष्ट आणि मी काय केलेलं आपलं बाजरीचं पीठ असतं ना.
हम्म
तर बाजरीचं पीठ भाजून मी ठेवलेलं होतं म्हणजे मला कसं ते आळणला घाल घालणार होती मी नंतर. पण मग तेच छान चांगली ग्रेवी झाली त्याची अगदीच खूप पातळ काय झालं नाही ते. म्हणजे ती आपण जी पेस्ट केलेली होती तिच्यात छान घट्टपणा आला. मग मी काय टाकलं नाही ते नंतर असं आणि मस्तपैकी मग. पाव आणले दोन छान कांदे बारीक कापले लिंबू होतच घरामध्ये. आणि मस्त मग छान असं.
हो असं पाऊस वगैरे असेल ना. थोडेसे असे गरम गरम पदार्थ वेगळे वेगळे छान वाटतात. ते रेग्युलर. चपाती भाजीपेक्षा.
हा आणि आज तर ना माझ्या मिस्ट - चंनी ना ते काय अ गं. सँडविच असतं बघ अ काय म्हणतात त्याला, लसूण ला काय गार्लिक.
हा गार्लिक हूं हूं!
चीज गार्लिक. सँडविच एक असत बाई ते ब्रेड चीज गार्लिक ब्रेड असं काहीतरी. तो एक पदार्थ केला होता. तो पण खूप चविष्ट झाला होता. मग तो खाल्ला संध्याकाळी अस हा हॅपी संडे.
हॅपी संडे आमची, आम्ही आज उत्त पें केले होते आज सकाळी म्हणजे दुपारी, जेवणासाठीच म्हणून केले हो ते मग ते इन्स्टंटवाले बाहेर नाहीच गेले मी आज. पाऊस होता ना इकडे पण थोडस परत मगाशी पण थोडां जास्तच पडलं मग? तेच उत्तापेच करूया म्हणत म्हणजे असे गरम, गरम थोडे छान वाटतय ना?
हा हा आणि मिस्टर घरी होते का तुझे आज?
हो आज घरीच.
अछा हा म मी त्यामुळच म्हटलं दुपारी करणारच होते पण मी अजून विचार केला की आज म्हणजे आज घरीच असतील म्हंटलं. तुझे मिस्टर त्याच्यामुळे मग मी करेल संध्याकाळी आणि म्हणून मग आता
अच्छा हा ह ह मी पण थोडं हा! कामात मी पण थोडं अ सकाळचं आज थोडं अ संडे असेल तर जास त थोड असत ना काम?
तर सकाळी बिझीच होते मी पण. म्हणून म मी अ म्हंटलं बघूया आता संध्याकाळीच बोलूया.
हूं हूं हूं! काय नही मी तुंला मं अ याच्यात अ सांगितलं नाही का काल परवा मी वेबसाईट सर्च करत होती. अ म्हणजे नोकरीचं बं सर्च करत होती आगं त्याच्यात आता घरीच हेत. दोन एक महिन्यापासून म्हटलं करूया थोडं सर्च. थोडं बाहेर निघूया, पण काय कुठे ओपनिंग वगैरेच नाही अगं खूप प अवघड सिच्युएशन आहे, म्हणजे बाहेरची आता बघितली तर.
हो! म्हणजे असं मार मार्केटमध्येये ना आजकाल म्हणजे असं शिक्षण पण खूप लोकं घेतायेत, म्हणजे खूप आणि पैसा वगैरे खर्च करून. चांगले, चांगले कोर्सेस करताय आणि म्हणजे मुलींच तर ठीक हे बाबा तिचं म्हणजे लग्न करून हे तरी करतात की सासरी पाठवतात पण मुलांची मुलांसाठी कसं असतं की घरची जबाबदारी बघायचं करायचं म्हंटलं तर एक चांगला इन्कम असणं, नोकरी असणं गरजेचंच असतं. आणि आजकाल इतकं म्हणजे मार्क केट म हे आहे ना कॉम्पिटिशन, कि म्हणजे सहजासहजी भेटतच नाही जॉब.
अवघड झालंय सगळं.
हूं आता माझा सक्का भाऊच आहे तो जवळ, जवळ दोन तीन वर्ष झालं इथ म्हणजे आम्हीं ऍक्च्युली असतो इ चल करंजीला म्हणजे गांवी इचलकरंजी आहे गावं पणं तो ना म्हणजे पुण्यांमध्ये नोकरीसाठी म्हणूंन तीनं वर्ष झालं आतां म्हणजे बाहेर असं स्ट्रगल करतोय की हां मलां म्हणजे कुठेतरी बाबां चांगल्यां इन्कमची लागेल आतां त्यांला अ जवळं पास एक एक वर्ष झाला असेल त्यांला आतां संध्या पंधरा हजारची फक्तं अं जॉब भेटली मंग असं होतं नां कि म्हणजे मुली पणं मंग आतां लग्नांच वयं झाल्यांवर मुली पणं मुलांच्या पणं आतां अपेक्षा असतांत नां आपल्यां वरूंनच पणं विचार करायचां त्यांचं पणं थोडं काळजी लागली घरच्यांना तो पणं ब तो वेगळं वेगळं पणं इतकं म्हणजे हां
मी यांच्यात खरं सांगू कां कसं झालेलं आहे आधी कसे म्हणांयचे बघं सगळें आपल्यांला की तू चांगला शिक बरं कां चांगला शिकला म्हणजे चांगला चांगल्या नोकरीला लागशील आणि मंग चांगल्या नोकरीला लागला की म्हणजे मंग तुझं छान पुढचं भविष्य छान सुरक्षित करशील अशी एक म्हंण होती पणं आता असं झालेलं आहे की कोणत्यां तोंडाने सांगायचं पुढच्यां पिढीला कि चांगलं शिक चांगलं शिक्षणं घे कारणं ऑल जे आधीच चांगले शिक्षणं घेतलेले चांगल्या डिग्र्या घेतलेल्यां आपणं बघतोय त्यांचाच संघर्ष एवढां चाललेला आहे रोजगांरासाठी आणि अ बघां आपणं हे सगळंच करतों असं कांहीं नाहीं कि जे कोणतंही आव्हानं येतं ते मार्केटमंध्ये बघं कुंठला नवीन कोर्स आला कां भले तो कांहीं किती पैसा लागूं दे भौतिकदृष्ट्या किती पणं तो अवघड अंसू दे तरी ते करण्यांची अ
हो
हां कालचं
हम्मं
करुंन पाहिजे त्यांला मोबदल्यां त्यांतून काहींचं मिळतं मिळतांना दिसतं नाहीं फक्तं कोर्स करां कोर्सवाल्यांचे भ्रमर साठ फीस भरां ट्युशनं हे येते पणं त्यां मानाने कुठेतरी मोबदला नाहीं दिसतं आहे रोजगारांच्या संधी कुठेतरी दिसतं नाहीयेतं
हो मलां कायं वाटतं यांमध्ये म्हणजे सरकारनी पणं थोडंसं जरं म्हणजे ओपनिंग जास्तं दिल्यां मुलांसाठी वेगैरें म्हणजे तरं थोडंसं म्हणजे त्यांनां कमवण्यांसाठी संधी उपलब्ध होईल. असं मलां वाटतं कारणं कसं आहे आंज कालांय नां म्हणजे शिकलेले तुम्हीं म्हंटला तसंच आहे की कोणत्यां तोंडानी शीक म्हणायचं कारणं डिग्री चांगल्या चांगल्या डिग्री घेतलेल्यांच- घरांत बसलेतं. कि मंग असं वाटतं मलां पणं एक एक वेळां कि कांहीं माझ्यां म्हणजे नाहीं शिक- शू शकल्यां मैत्रिण्या पणं त्यांच ठीक आहे बाबां चांगलंच म्हणजे त्यां ऍटलिस्ट संसारात पुढे गेल्या आणि कांहीं नां कांहीतरी तिथल्यां तिथे- अ राहूंन कांहीं नां काहीतरी तरी ते कमवताय म्हणजे असं थोडंफार व्यवसाय करतायत. व्यवसायाच्या ह्याच्यामध्ये जातय मग असं होत- कि हा बाबा आपण काय शिकून म्हणजे नोकरीसाठी इतकी धडपड करतोय. हे करतोय पण ठीक आहे त्यांचं म्हणजे असं लाईफ बघितलं ना की वाटतं हा तेच छान होतं उगच शिकलो. असं एक एकदा रिग्रेट पण होतो की हा इतकं कष्ट घेऊन ये- करून काय म्हणजे तसं इन्कम तर नाहीच आणि थोडासा इन्कम म्हणजे भेटू दे. मुलींची तर अशी इच्छा असते की काही पण असू दे पण मला घराच्या- म्हणजे बऱ्याचश मुलींच असं असतं की घराच्या बाहेर पडलं की थोड्या चार ओळखी होतात. त्यांचा थोडा दिवस चांगला-